''हॅलो'' हा बोल कि, हे र
''हॅलो'' हं बोल की
काय करायलास म्हणलं
काय नाही, बघ चौथा मजल्यावर बसलोय निवांत रस्ता बघत ''रस्त्यावर किती भारी दृश्य दिसायलं'' माहिती आहे का? सगळीकडे हिरवी हिरवी मोठी ती झाडे नारळाची
कोणते कोणते?
अ बदामाचा हाय निशगंध हाय, फप्पई फप्पई हाय हा पप्पाई आणि फणस आहे.
फणसाच पण आहे?
हो काय? फणसच मोठ मोठ लागलेत बया पार्किंगमध्ये बघ जरा
'होय', तिथं होतं खरं मोठं झालेल बघितलं नव्हतं ग
हो, मग तारक्यात चिकून पडाल तुझ्या खालचे थांबचे
नाही नाही मी तिच नसतेच, तुच असतेच की मी नसते तिथं
आंबा हाय, मग आंब बघाय नकोसं का? आपलं पेपर होत, तुमच्या इथ आलतो तेव्हा आंब पडलेले.
मी पण होतो की, गेलेलो एलर मध्ये एकदा
तिकडं नाही, तिथं पार्किंग मध्ये हाय आंब्याचं झाड
होय काय?
हम्म
तिकडं कुठं आहे? फणसच्या झाडाच्या तिकडं
फणसा तिथं आंब्याचे झाड आहे वॉशरूमला जातोय माहिती हाय काय तिथ हाय.
हा मी एवढं काय लक्ष दिले नाही तिथ,
आणि इथे इथ छोटी छोटी अ चाफा, आणि कोणती कोणते हायत बाई शोचे आहेत झाडं.
कॉलेजमध्ये लावलेत वाटतं झाड,
होय आणि आता कॉलेजमध्ये नवीन बिल्डिंग केलं तर एकदम छान आहे अग.
होय वरच्या टेरेस ला जाऊन बघायचंय आहे मला एक दिवस,
होय ग लई भारी उंचच्या उंच लई छान वाटेल. आणि फोटो तर एक नंबर येतात.
हनी जाऊया काय,
हो जायूया की आता न नको बाई आधी, तिथ बांधकाम तेन चालू हाय उगाच काव खायच,
अगं होय बांधकाम चालूय खरं आता बांधकाम कमप्लीट होतपर्यंत आपण जाईल इथून!
बरं,
ते राहिलच वर जायचं,
अस ते ते कोल्हापूर,
कोण हायवे वरच्या सांगा जे कोणास तर कुठ ऍक्सिडेंट झालेला, कोणमाला
कुठे असिसिडेन्ट झालेला हाई,
काय माहिती नाही तीच सांगाल ती बे सकाळी कायतरी. मी हा हा म्हणलो मला वाटलं ते अनेक नाही स् काय कोण तर आपल्या इथं, त्यांच्या गत दिसलेत ते की त्यांनी,
होय होय तिथेच पहिला बघितला आणि सोड,
म्हणून मला पण कस वाटलं तेन चाच फोटो आहे बड्डे बिड्डे असाल वाटलं? तू काय तू काय तरीच करतेस बघ कायतरीच कर! तस सबमिट वेटेनन्स चा अभ्यास नव काय, सबमिट बटन,
आं हा,
विचार दाबल्याच नव्ह मग टेन्शन आलं जर आल तर आता मला चार.
आणि जरा चार जणांना फोन लाव तू,
पृथ्वीचा फोन यालाय आता,
होय बग जाऊन मागना बघ घे,
हा तेच की मेसेज करतो आय कॉल यू बॅक, केला कट केला,
हा हा आणि काय मग,
काय नाही आता तुलाच दोन वेळा करणार तिला दोन वेळा करणार! ह हम्, मग आणि काय म्हणतेस हॅलो, हॅलो,
हॅलो.
मग आणि काय म्हणतेस म्हटलं?
काय नाही ते पलीकडं शाळेमध्ये वंदे मातरम चालू होत ग. त्याचा आवाज यांलता.
जनगणमन प्रार्थना, वंदे मातरम संध्याकाळी असतया.
हा हा हा हा हा ते चालंय. हॉस्पिटलची की दररोजची होय दररोज प्रार्थना. वंदे मातरम तेन सगळं व्हायचं म्हणजे सुटताना. नाही नाही नाही. स काळचं जनगणना आणि संध्याकाळचं वंदे मातरम त्यांन होत होतं. आणि रोजच्या दिवसाची प्रार्थना वेगळी, सोमवारची वेगळी, गुरुवारची वेगळी असं. पासायदान
आमचं का नी सोमवार, मंगळवार अ हेचं काय मराठी प्रार्थना असायची. बुधवार, गुरुवार हिंदी आणि शुक्रवार, शनिवार इंग्लिश.
बर तू इंग्लिश मीडियमला होतीस ना?
नाही मराठी मीडियमलाच होतो. पण तसं होत गं, प्रार्थना वेगवेगळ्या दोन वेगवेगळ्या दिवसाला. ते सगळ इंग्लिशमध्ये म्हणायचं. काय होतं?
पहिली ते चौथीची शाळा एकदम चांगली होती गं. आणि आता तर लई बाहेर झाल्या चांगली एकदम टकाटक, आता ही आपली अ ज्ञानदीपला होतो.
हा हा हा.
बाळकृष्ण ज्ञानदीप विद्या मंदिरला होतो.
मी काय आमच्याचं गावत होतो सोड.
हा हा आम्ही इचलकरंजीतचं होतो सोड खर मग दरवर्षी कॉलेज चेंज झालं बघ. पहिला पहिली ते चौथी म्हणजे बालवडी ते चौथी. ते बाल ज्ञानदीपला झालं, त्यानंतरन गोविंदरावला मग आ ता ए. इ. सी, कॉलेजला आसं झालंय.
माझं त्यापेक्षा जास्त झालंय की, पहिला बालवाडी, मग पहिली ते चौथी मग हायस्कूल दहावी पर्यंत, मग तिथनं गोविंदराव मग आता हिकडं.
माझं पण तसचं झालं आकरा बारावीत काकासु कांबळेलाचं होतो सोड.
हम्म हम्म हम्म, तू पाचवी पासून गोविंदराव मध्ये आहेस का बारा वी पर्यंत? होय मग काय नाही सोड तुला काय समजलंच असेल की?
व्हय सगळं मला माहीत आहे सोड एक आणि एक शिक्षकतेन ओळखत्यात सगळी.
हम्म आम्ही काय अकरावी बारावीला आलेलो बाई तिकडं.
काय नाही मला सगळी शाळतील तर सगळी ए टू झेड सगळी ओळ त्यात पण कायम मीच असायचो पडून तिथं.
हम्म हित कसं आसतंय तसचं की?
शिक्षकांच्या स्टाफरूममध्ये जास्त करून आसायचो. कुठं फाईल न्यायचं, फियातेन भरून घ्यायचं. आसल तेन करत होतो व्हय परवा आमचं मुख्याध्याप भेटलेलीत‌. त्या दिदीचं लग्न झालं नाही दिदी पण होती मग बोलीत मी काय करतोय तेन विचारलीत. आता ओळख होती सोड चांगली.
तुमची दिदी पण गोविंद्रालाच होती काय?
व्हय आणि ती मोठी होती तिज शिक्षक सगळी मला असायची.
हा, हा, हा, हा,
भारी वाटायचं पहिला कॉलेजच वेगळं वाटतंय शाळेचचं दिवस एकदम भारी वाटतात.
हा शाळेचच भारी होत बाई मला आता
आणि जसं मोठं होईल तसं टेन्शन येतय मरणाचं बाई बिनकामाचा डोक्याला. लहान असताना कशाच टेन्शन नाही काय नाही निवांत खाणे, पिणे, आणि सोने,
होयच की आणि अभ्यास पण करत होतव तव्हा.
व्हय आणि आता का अभ्यासाच पण नाही ते मोबाईल मूळचं की सगळं झालंय. मोबाईलमध्ये आसं रिस्ट्रिशन पाहिजे दोन तासच मोबाईल यूज केला पाहिजे असं. सं तेन वरणच या पाहिजे म्हणजे जरा कनी कमी होणार नाही तर भारत आणि जरा अविकसित होणार आहे.
होयच की.
कारण मोबाईललंही म्हणजे असं जी लहान लहान मुलांना पण मोबाईल सट रे. हो.
मोबाईल चांगला पण आहे आणि आहे ग.
हा ह ते पण आहे सोड
आपण चांगला यूज करायला पाहिजे मग ते चांगलं.
हा खरं आती प्रमाणातच युज होतय ग असाय.
होय आणि सोशल मीडियावर गेल्यावर आणि जराच. ह.
आता रील्स एकदा बघायले कि वर ढकलतच बसतोय आपण आपण थांबवत नाही.
व्हय तेच की
हा.
म्हणून त्याला पण रिल्सला पण देव अस बघायचं नाही असं ठरवलं. मी मध्ये
हा हा.
पण ते काय झालेलं नाही आहे.
हम्म.
तू पण आता जरा कमी कर बघायचं ते.
म केलं अस केलं नाही. तर बघत नाही.
हा हा ह.
अन बघयला वेळ ची मीळत नाय गं.
होय.
जरा अभ्यासच तर म वाईप पण नोट्स पण कर गेलो.
हा.
टाॅटेलच काल आणि त्यानंतर मग काय मोबाईल बघाल त सोड. भरलंय पण तेवढंच जला बघतोय रात्रीच.
मी पण रात्रीचून बघतो सोड.
आता काय ना मग सकाळी उठायला होत नाही. डोळ दुखतात म्हणून. जर रात्री मोबाईल बघितल तर
तर रात्री असेल, एकदा तर काय तेना सांग रीलस तशीच च चालू होती. आणि झोपलेलो. सकाळ पर्यंत तीच रील चालू. व्हयं कि नाही असं, दोया
हा. हा असं झालेय. त मोबाईल बघून, ते असं स्क्रीन वर बघून ते ना असं होतंय ग.
हम्. आणि रात्रीच तर अजिबात बघायचं नाही.
तुम्ही डबाते काय घेऊन आलाय काय?
व्हयं
काय म्हणते अजून?
काय नाही. मग ते डबा घेउन यायचं, सकाळी लवकर उठून जेवायचं, आणि जायचं तिकडं. टाईम भेटत नाही
हम्म हम्. मी पण
काय नाही तू अभ्यास तुझा अभ्यास कुठे पर्यंत आलाय?
अभ्यास व्हयं, चालु आहे की.
होय रोज करत्यास?
नाही
हम्, ह. लिखाणच लय असते ना.
व्हयं.
माझं अजून कम्प्लेट पण नाही झालेलं.
कर कर कमप्लीट आता.
होय बघतील की आता. दगडूशेटला गेलो, लाल महाल, शनिवारवाडा त बागेत गेलो.
हा, काय काय घेतलं?
ड्रेस घेतले, क्रॉक्स घेतल्यात. हम्म.
भारीच की मग.
हम्म. दिदीला पण शूज तेन घेतलेत, तीन चप्पलच घेतल्यात. तिला नुसता. हम्म. नाही नाही नाही. मला दोन, दोन बहिने आहे. एक मोठी आहे ती पुण्यात आहे आणि दुसरी आहे ती बेंगलोरमध्ये.
नाही जॉब लागला.
आत्ता दिदीला जॉब लागलाय, दुसऱ्या दिदीला.
हा दुसऱ्या दिदिला आत्ता जॉब लागलाय.
ह ह ह ह ह. तिला किती पेमेंट आहे?
तिला किती पंचवीस का, अठ्ठावीस आहे अस काय तरी आहे.
वाढत वाढत वाढतंय सोड. खर पहिला एक म्हणजे असं कमी पगारावरच करायला लागते. क म्हणत उलट चांगला आहे इथ आपल्या इथ दहा बारा हजार पंधरा हजार देतात कोल्हापूरमध्ये.
खरं तिथं की नाही आहे रूमला रेंट तेन द्यायचं. मग होय. आता तिला साडेसात हजार आहे.
अरे बापरे.
एकटीला असं घर टू बी एचके आहे आणि एकटीला. साडेआठ साडेसात हजार.
मग तिथे चौघी जण राहतात काय?
हा चौघी काय पाच जण आहेत त्यांच वेगवेगळ साडेसात साडेसात साडेसात. तसलं घेऊन केलेलं बरं पडते मग.
व्हय, खरं त्यासाठी पहिला शिकाय पण लागतय ग.
शिकायचं शिकायला पाहिजे.
आणि काय?
काय नाही बाई निवांत.
होय शिकायचं आणि निवांत राहायचं.
आणि काय?